हॅलो.
का.
हा तू
हो मी पण मस्त मजेत आहे सुट्ट्या झाल्या का नाही
नाहीय आजुन आता तर लागल्या आता सीईटीच अटेम्प्ट दिला
हो
हो
आणि कोणत्या कोणत्या एक्झाम दिलीस तो
नीटची दिलेली अगं
हा म
नीट पेपर लिक बद्दल ऐकलस का
हो ऐकलं की त्याच्यामु झालं ना तुझं ते नुकसानच झालं म्हणायचं अभ्यास अस तुम्हाला तरी
काय म्हणलीस
तडी काय काय असततेय मला अभ्यास काय काय असतो
काय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असत
हो आणि मी अस एक प मी असली की केमिस्ट आवड आणि फिजिकस कराय का
नाही फिजिकक्स म्हणजे फिजिकस म्हणजे जास्त अवघड असत आता कस दोन हजार चोवीस ला पण पेपर लीक झालेला बघ त्याच्यानंतर दोन हजार जसला अ जास्त हे आलं म्हणजे टफ पेपर आलेला अवघडलेला पे ब फिज जास्तच अवघड आलेल केमिस्ट्री मॉडरेट आणि बायलॉजी म्हणजे कसं आपण बायोलॉजी जास्त सब करतो आणि कधी कधी मग फिजिक्स आणि हे जरा अवघड असल्यावर रामून जात असं होत
होय
हम्म
आणि मग तुम्हाला गरे काय सब्जेक्ट नाही
नाही मच नसतो ही म्हणजे आपण कसं नीट देऊन आपण पुुढं मेडिकल क्षेत्रात जातो ना त त्याच्यामुळे मग मॅथस काय लागत नाही जी लोक इंजिनिअरिंग ला जातात त्यांना मॅथस लागतो
होय ह्याला फक्त बरोबरच आहे की फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच पाहिजे मेडिकलला
हो
आणि मॅथमॅटिक्स मग घ्यालाच लागणार की गणित म्हणाल्यावर आपलं इंजिनिअरिंगल्यांनाच घ ना
काय तुझा आवाज कट होतते
जेई आणि नीटच जेई वाली इंजिनिअरिंगवाली होतात काय ग जेई
हा जीची एक््झा इंजिनिअरीिंग म्हणजे जेना आय आय टीत जायत ज आहे म्हणजे इंजिनिअरिंगचे कोर्सेस करायचे तेता कस अ आपण इकडं आपल्या इकडं कसं असतंय की झालं की आपण कसं कॅपरान टाकतो त म आपल्या का दे इंजिनिअरिंग कॉलेज इकड जास्त काय माहित नाही बघ आपल्या इकड फक्त काय माहित आहे मेकॅनिकल नंतर इलेक्ट्रिक आता तर जास्त त्यात विभाग पडलेत आय टी पडलाय कमप्युटर कमप्युटर मध्ये पण पडले आहे असं म्हणजे जास्त तर तिकडं हे वाढले पण तिकडं आता जास्त आता जॉबच नाहीत
नाही आता कसं ए आय आल्यामुळे कसं आता जरा जॉब जाण्याची आयटी वाल्यांची जॉब जाण्याची शक्यता वाटते काय तुला काय वाटते म्हणजे जॉब जातील का जॉब अजून निर्माण हो लाईटिंग मध्ये
नाही जॉब गेलेत आता मेळटनी तीन हजार मेळटनी का कुठल्या तर कंपनी तीन हजार एटक्यात माणसं काढून टाकली
अ आयटी वाल्यांची आयटी वाल्यांची सांगतेस ना
हो आयटी वाल्यांनी
बघे म्हणजे ए आय आल्यामुळं जॉब कमी होतात ना
हो
आणि याच्या आधी अग अ आता एक ए आय याच्याधी दोन तीन वर्षापूर्वी जास्त स्कोप केला होता आयटीला होता वालांना जास्त होता
आता कसं आधी कसं होत म्हणजे इतकं हेय अ म्हणजे विभाग तपनीकडे उलब न झालं मग त्यात अ म्हणजे माणसं कशा आधी लँग्वेज शिकायची जी क कम्प्युटरची म नंतर
त त्रिपल्सी ब ना त्यांच जावा
ह जावा पाहित नंतर आ एस क्यू एल वगैरे आता या आधी सगळी शिक यची आणि मग ए आय ला लॉनवेज पायतण लागते म्हणजे ज्यांनी ज्यांनी पाय कसा स्कोप आहे त्या ह जात पण बाकीच्यांचं इतकं कामात तर काय हे नाही ना सगळे ए आयच करते ए आय ला आपणच कमांड दिली की सगळं होऊन जाते मग कंपनी तर कशाला ठेवेल असश आहे
मगजे पायथॉन कोर्स केल्यात त्यांनाच तेवढ जॉब आहे असं म्हणायचं काय तुला
म्हणजे बाकीच्याना पण ऐकी पण जास्त त स्कोप आता पायथन वाला नाही कारण ए आय बनवणारी लँग्वेज ही पायथन आहे म्हणून हम् हा
टेक्निकल फीलल्ड लागली ही ह ना
हो
हम्म हम् मला इतकं याच्याबद्दल काय कल्पना नव्हती कि बाबा असं पण असत म्हणजे थोडीफार माहिती आहे बेसिक पण आता नवीन ट्रेंडिंगला काय चाललंय हे इतक माहित नव्हत ते म मिळालं ते काढून टाकलं हे माहित होतं
हम्म
क धोक्यात चाले ना नकऱ्याता
हम्म अगप आता पण अ कसं सायबर सक्योरिटी वा्यां स्कोपी कारण म्हणजे आई तत कस चाललं ए ए आय वाढत आहे न तर मग अ म्हणजे. त्याच्याकडून पण चुका होऊ शकत्यात ना असा आहे, तर मग सायबर सिक्युरिटी ती. नंतर. क्लाउड कमप्युटिंग. डेटर सायन्स नंतर
होय आता नवीन आल्यात. तीन चार वर्षापूर्वी मला वाटत हे कोर्स आल्यात म्हणजे मी पण थोडंफार केलेलं डेटा सायन्स तर मी बिगिनिंग केलेलं आता मशीन लर्निंग आले डेटा सायन्स आलय.
हो ते या नि म्हणजे ते आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आलय.
हो मशीन लर्निंग पण आहे.
म्हणजे पुढं पस्तीसपर्यंत स्कोप न्यूट्रिशनिस्ट नंतर ए आय ल निन टाटा सायन्स. नंतर ए आय एम एल सायबर स. की आणि फक्त हे जात. मॅनेजमेंट मेडिकलमध्ये मॅनेजमेंट फिल्डवाल्यांना जास्त स्कोप ये आता पस्तीस पर्यंत.
होय.
हम्म.
हम् हम हम नाही बरोबर आहे, तुझं म्हणजे तुला जरा थोडं आता करंटच नॉलेज आहे ना, कारण तू आता करंट कॉलेज मध्येस त्याच्यामुळ
हो.
आणि काय मग विशेष चाललय.
काय नाही.
आमच्या वेस इतकंसं डेव्हलप नव्हतं. आमच्या सायन्स जास्त त्यावेळेस ब सायन्स आणि प नंतर त्यानंतर डिप्लोमाला आला आणि आता म माहिती हम् त्या त्या क्षेत्रात खेडेगावात कुठे माहिती असते. च
आता तर अ तु् माहितय का अ म्हणजे म्हण आता कस तुमच्या टाइमला डिग्री घेतली की होऊन जायच फक्त प तपीया जडी केली ना की जास्त स्कोप आहे गव्हर्मेंट जॉबला म्हणून किंवा आता मेडिकल फीलडच कस आहे की तुम्ही जर पीएच डी केली त्या उ तरर तु्हाला गव्हर्मेंट जॉब लागतो आणि मेन आयटी फीलल्डमध्ये तसं नसतंय म्हणजे तुम्ही पीएच डी केली ह पूर्ण डोक्याला ताप असतो त्यात कस दररोज नवीन नवीन येत जात असं आहे मग असं हे होतं ना कि रोज नवीन शिकायचं रोज नवीन शिकायचं म्हणून असं गोंधळून जात माणूस म्हून आय टी ला इतकं आता नस् म्हणजे पोरं घेत ते पण नोकरी नाही आणि फक्त हेडॅक मिळतय असा आहे
हा ते मात्र आहे आ मु ना तुला खरं सगायचं म्हणजे गवर्नमेंट जॉब भपूर ला मित पणण त्या त्यांत म्हणाला गेलो ना खर सांगतो तर तितक पेशनस हवेत ग्हर्मेंट जॉब म्हणजे आच्या ह्याच्यात चालू करायच म्हणलं आता मुलांच कस झालंय प्रायव्हेट एक म्हणजे आता प्रत्येकाच काहीतरी निवड चॉईस असत्या कुणाला प्रायव्हेट नकोच असते कुणाला प्रायव्हेट मध्ये जास्त पैसा दिसत कुणाला गव्हर्मेंट मध्ये पॉवर दिसते त्या सिक्युरिटी दिसत्या कोणाला बिझनेसच करायचा असतोय त्याच त्याच माइंडसेट असते
हम्म
कि आपल्याला काय करायचंय आणि त्याच्यानंतर तो त्या मेन म्हणजे स्वतःची क्षमता आपल्या आपल्याला ओळखतो यला पाहिजे काय ग की बाबा मला हे आणि मी हे करू शकते नाहीतर काय होणार मग आपलं दोन चार वर्ष केलं नंतर मग डिप्रेशन फेज येतोय त्या मग स्वतःवर सेल्फ फुट आऊट येतोय
हम्म अगं पण अशा एक ए पण नंतर कस आहे की अ जे भेटायचं आहे ते भेटतच म्हणजे लकवर लकवर पण असते आणि
याग नव एनोट के जी जरी आप प्रयत्न असले एक टक् कालक हे पाहिजेच
हा म तेच की जे म्हणूनच म्हणलं की जे मिळायच ते मिळतच फक्त आपण काय करू शकतो. क म्हणजे प्रयत्न करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही असं आहे.
चना बघकी एका पॉइंट नंतर ना खर तर मुलं वेळे अक्षरशः सगळं सोडल्यात की नकोच बाबा आपल्याला काही मिळ पण मला हे गिव अप करणं बरोबर नाही वाटत आता पर्यंत कॅपसिटी चांग लढाई
हम्म बरोबर
नाही तोपर्यंत करायच तुला आणि काय वाटते.
काय नाही बघ म्हणजे आजो असं आपल्याला वाटलं पाहिजे ना की मला हेच पाहिजेत. तर हे लास्ट पर्यंत हेच पाहिजे असं
वाटलायला पाहिजे आणि असं मला हे दुसऱ्यांनी सांगितलेलं हे केलेलं हे इतकं मनाला पटत नाही, जेवढा आपला मनाचा आवाज असेल का नाही तेवढं आपण आतून तुटून पडून करतोय सगळं
हम्म बरोबर
पटलं मला तुझं काय वाटलं की आण कॉल करत जा विचारत जा मला मीही तुला काय मला माहिती हवी असेल तर कॉल करीन
हो हो चालतय
चल ठेवू काय, बाय ह
हा हा चालते बाय बाय